अता येतो.
हो येतोय ऐकु.
अच्छा नमस्कार आपण आज प्रवासवरणावरती बोलायचं का? हा तुम्हाला आहे आवड प्रवास करायची.
हो खूप खूप खूप जास्त निसर्ग आणि प्रवास- मला दोन गोष्टी खूप आवडतात
अच्छा मला पण आवडतं आणि- सर्व प्रवास आणि तुम्हाला- प्रवासामध्ये असं देवदर्शन आवडतं की सगळंच सगळा प्रवास
अ मला देवदर्शन निसर्ग- निसर्ग वा पाहायला आवडत जास्त- हॅलो
हॅलो हा
हा आवाज येतोय मला म्हणजे नाही प्रवास वा हो हो
हॅलो
हा बोला ना
हा येतोय येतोय बोला तुम्ही कुठे जाऊन आलाय प्रवास? आतापर्यंत किती प्रवास केलाय?
अ प्रवास तसे खूप केले वरती- का पूर्ण खाली पासून तर वरपर्यंत म्हणजे- अ आपलं खाली- आपले कन्याकुमारी ते जम्मु
काश्मीर पर्यंत-
हो काश्मीर पर्यंत जाऊन आले.
अच्छा आम्ही पण काश्मीरला गेले होते पण म्हणजे माझ - मोजका प्रवास आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात काही ठिकाण फिरले? आणि महाराष्ट्राच्या बाहेर म्हणा तर आपल्या एम- युपी ला आणि काश्मीर ला. एवढंच झालंय म्हणजे बाकी- गुजरात मध्ये आता म्हणजे माझं माहेरच तिकडे त्याच्यामुळे तिथे जाणं होतं. बाकी इतर अजून राज्य.
गुजरातला अच्छा गुजरात म्हणजे सोमनाथ- मंदिर वगैरे सोमनाथला गुजरातला मी गेलेले सोमनाथ मंदिर.
अच्छा हा नाही माझं गुजरात एवढं नाही फिरून झालं पण म्हणायला की मा बा बाबा मी. गुजरात राज्यामध्ये गेलीय. हा एवढं नाही फिरले तिकडे आम- अहमदाबाद ला वगैरे गेलेली आहे, नंतर माऊंट आबूला गेलीये. माऊंट आबू मला वाटत गुजरात मध्येच आहे ना का? राजस्थान मध्ये आहे.
अ राजस्थान.
अच्छा! अच्छा! आणि अ तुम्ही काश्मीरला कसं वाटलं?
खूप सुंदर आणि निसर्ग म्हणजे कसं आम्ही थंडीच्या वातावरणामध्ये गेलोत.
अरे! बाप रे म्हणजे भरपूर म्हणजे, बर्फच असेल ना त
डिसेंबर मध्ये गेलो होतो, अगदी छान! हो डिसेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये गेलो होतो तर अ इथून गेल्याच्या नंतर म्हणजे पंजाब ओमान वगैरे. नाही आम्ही पहिलं काश्मीर केलं. काश्मीर केल्याच्या नंतर नाही, का ते शिवपुडी. आम्ही शिव मला ना सगळ्याच मण सळं काश्मीरला जेव्हा गेलो ना, आपण पूर्ण शिव पुढे गूप कडे गेलो का?
शिव पुढे काय?
अ शिवकुडी गूपा जिथे शंकरा महादेवाने म्हणजे नाही का? ह हे केलं नृत्य केलं ना आणि त्याच्या जटा जे आहे ना जसं ब्रम्हगीत हो, तांडव नृत्य तांडव केले ना आता तांडव अ इथे कसं ब्रम्ह गिलेलं कशा त्या याच्यावरती जटा आहेत.
हा हा हा.
तशाच शेवकुडी गुफामध्ये जाता आहेत..
हो का, पण मग ते कुठे आहे ते एक्झॅक्ट कुठे आहे ठिकाण?
हा अ कटारामधून एक. चाळीस पन्नास किलोमीटर.
अच्छा! म्हणजे ते वाघा बॉर्डर वगैरे तिथून.
ह वाघा बर्डर इकडे उप याच्या मध्ये वाघा बोर्डर इकड आली पंजाब मध्ये.
हा. मग हे अजून मला वाटलं का ते कटारा वगैरे त्या साईडला येतं
अ नाही-नाही कट पंजाबच्या कटारात पुढे कटारच्या पुढे पन्नास किलोमीटर, म्हणजे ते जम्मू जम्मूच्या बॉर्डरीवर आलं.
अच्छा जम्मूच्या जवळ का म्हणजे तुम्ही पहिले ते केलं आणि मग जम्मू काश्मीरला गेली.
आधी तिकडचं केलं आणि नंतर आपण पंजाब वगैरे घुमन हा वाघा बॉर्डर वगैरे, हे सगळं काही ये नंतर केलं.
आम्ही पहिले अमृतसरला गेले होते, तेव्हा म ते वाघा बॉर्डर वगैरे सगळं करून मग काश्मीरला गेले, मग डायरेक्ट आले आम्ही. तिकडन हा पण छान आहे ना काश्मीर म्हणजे ते स्वर्ग का म्हणतात ते तिकडे गेल्यावरच समजतं.
नाही खरच ना म्हणजे ते अ कसले म्हणजे ते भयान म्हणजे रस्ते व गैरे आणि निसर्ग, थंडी आणि खूप सुंदर आणि तसं म्हणजे झाडे नाहीत ओ आपल्या ईकडे काय होतो माहितीय का? आपल्याकडं माणसं झाडें लावत नाहीत लावलेली तोडतात.
हो. नाही तिकडे केवढे मोठे म्हणजे किती जुने झाड असतील ती केवढी
किती जुन म्हणजे झाडांची कमीच नाहीये ना तिथे झाडं म्हणजे माणसं कमी झाड एवढी किती झाडं आहे तिकडे. खूप जास्त झाड आणि ते निसर्ग पण छान आहे, झाडं पण आणि झाड
म्हणजे एप्रिल मध्ये गेले होते. तर तेव्हा पहेलगामला मला तेव्हा सुद्धा थंडी भरली होती. म्हणजे मग तुम्ही थंडीमध्ये गेलेले तेव्हा
नाही खूप मजे कसंय माहिती आहे का? जर्कीन वगैरे आ हातामधले सॉक्स, पायामधले सॉक्स शूज वगैरे म्हणजे, असं बूट वगैरे घालून नाही का?
हो कारण तिकडे बर्फात चढताना, तर ते शूजच पाहिजे त्यांचे नाही तर ते बर्फ आतमध्ये गेलं की, आणखीन पाय गोर
हो हो, त्यांचे त्यांचेच घातले होते ते, पण आपले इकड पण हे घालून गेलो होतो आम्ही आणि हातामध्ये पण वगैरे हातामध्ये हात मदनं हात मोजे, पाय मोजे वगैरे
बरोबर आणि कसं किती दुर्गम काय भाग ग किती दुर्गम तेव्हा असं वाटतं की, आपण किती सुखी हायेत? यांना एवढ्या वरती पहाडांवरती काय मिळत असेल आणि ते कधी जाणार, काय घेणार
ची, त्यांची मेहनत खूप आहे.
खूप मेहनत ए. खरच, मग आपल्याला जरासं चढायला म्हंट ल, तर हा खूप आपलं होतं, ते इतके डोंगर चढून जात त्या एक एक वस्तू आणण्यासाठी, मग आपण तिथे भाव नाही करू शकत ना. ते म्हणतील, मॅगी आमची दोनशे रुपयाला तर, आपण घेतो ती
हो आ नाही पण, तिकडं स्वस्त पण हाय ओ. स्वस्त पण हाय, स्वेटर वगैरे मी स्वेटर आणले ना, तर दोनशे, दोनशे रुपयाला स्वेटर.
हो नाही, छान आहे ना मार्केट, पण किती छान आहे ना? म्हणजे असं काय घेऊ, काय नको असं होतं.
तुम्ही सांगा ना, बदाम घ्या काजू घ्या केशर अरे! आपल्याकडे ते एक म्हणजे नाही, का केशरची ती छोटी डबी ये ना. ती दीडशे रुपयला तिकडं वीस रुपयला. एवढा आणि असा एवढा मोठा फरक नाही. हा का विचारू नको, हा हा हा फरक आहे ना.
अक्रोड पण किती छान! मिळतात ते
हो हो खूप म्हणजे अ सगळं म्हणजे हेच छानच भेटतं तिकडं.
मला फक्त आहे ना, ते सफरचंद लागलेले बघायचे होते. पण ते काय तेव्हा सीझन नव्हतं, त्याच्यामुळे लागले नव्हते तेव्हा नुकती फुलं येत होती झाडांना.
हा हा हा हा ते काय, ते दोन वर्ष ते दोन वर्ष मधून लाग तात ना.
अच्छा!
सीजन त्याचं दोन वर्षामधून असतं पण भरपूर असतं भरपूर असतं.
हो ना, तुम्हाला दिसले होते का हो?
होते ना.
अरे! वा आणि ती झेलम नदी किती बापरे! म्हणजे ती माझ्या आज सुद्धा डोळ्या समोरून जात नुसतं पांढरं शुभ्र असं खळखळ करणारं पाणी थंडगार. हो खरंच म्हणजे आज सुद्धा तसं च्या तसं चित्र डोळ्यास समोर उभ राहतं ना हो, मग आणि कि स्वच्छ नितळ पाणी.
किती लांबून दिसती आणि किती नितळ म्हणजे, डायरेक्ट असं कुठतरी असं मोठा धबधबा होय. किती जबरदस्त पाणी किती लांबून पाणी दिसतं.
हो आणि किती छान दिसतं नुसती झाडं आणि ती नदी मधून वाहते ब खूप छान म्हणजे तिथे गेलं ना कि वाट तर इथेच राहावं आता
बा काही नको देऊत. तुम्ही आम्हाला काही ठऊ नका इथेच राहू द्या अ बस बस..
परत आठवत म्हणजे सुरक्षेच्या साठी आपणच बाबा सेफ आहेत.. तिथे कधी काय होईल सांगता नाही त्याच्यामुळे ते ते लोक पण अस... जीव मोठी घेऊनच राहतात..
हो मग काय बरोबर आहे ना..
सारख सर्वसामान्यच लोक असतात काय बाकीच तिकडे पण ना..
हो हो हो ते तर आहे..
खूप छान पण तिथलं वातावरण एकदम स्वच्छ हवा... म्हणजे प्रदूषण नाही काही नाही....
हा हा हा हा हा.
आता परत कधी वाटलं तर परत जायला सांगितलं कोणी तर मी एका पायावर जाईल तिकडे...
हो ना नाही वातावरण वातावरणच खूप म्हणजे सुंद... वातावरण काश्मीरचं.. वातावरण खूप सुंदर आहे अ तसच म्हणजे घुमान वगैरे. हा पंजाबला आल्याच्या नंतर पण छान वाटत आहे ना का कुरुक्षेत्र. जसं भ्रीष्माचं ते अग ते सरो भीषम. अ भीष्म सरोवर मध्ये गेल्याच्या नंतर ते सरोवर पण खूप सुंदर आहे तिथे पाणी किती पाणी येते सरोवरात वि सरोवर म्हणजे जिथे भीष्माचा जि ते भीष्माचा जन्म झालाय ना...
हां!
हा तर भीष्मपितमा गंगापुत्र!
अच्छा हा हा!
हा गंगा पुुत्रांचा जिथे जन्म झालाय ना त भीष्मसरोवर तिथे पंजाबमध्ये कु... करुक्षेत्रामध्ये आणि ते कुरुक्षेत्र आहे ना तर ते कुरुक्षेत्रामध्ये.. आजही तिथली पूर्ण त्या करुक्षेत्राची जमीन आहे ना.. ते म्हणजे महाभारत झालं युद्ध झालं...
अच्छा बरोबर कुरुक्षेत्र माहिती आहे ना..
हा तर ती तेथे हे ना अजूनही ती पूर्ण मातीला लाल..
अच्या
तिकडची सगळी मातीला लाल हे.
अच्छा आपल्याला प्रवास या विषयावरती बोललं तर किती बोललं तरी कमीच पडेल.. अ विषय इतका छान आहे आणि आपल्याला आवड आहे... चालेल तुमच्याशी बोलून छान वाटला तई... ओके बाय धन्यवाद
ओके..